हॅलो बोल की काय करायल्यास?
काय नाही बघ बसलोय, तू काय करायल्यास?
काय नाही मी पण झोपल्यालो आत्ता उठलोय.
हा आज सुट्टी आहे का काय?
होय आज सुट्टी हाय, जेवलीस?
नाही अजून आता जेवणार आहे बघ. हाय बसलोय लॅब मधे हाय. आणि आज ड्युटी ला ग?
ड्युटीला नाही आज गेलो सुट्टी घेतली जरा तब्येत बरी नाही म्हणून.
हा हा हा हा हा.
हा मग आणि काय चालू हाय?
जेवण वगैरे.
जेवण नाही अजून आत्ता जेवायचं.
हा हा हा निवांत हाय बघ नाही अजून थोड्या वेळानं.
हा हा हा म काय काम चालूय काय?
होय चाल की सँपल वगैरे आवाले.
हां हां. मग आणि का तब्येत कशी आहे?
निवांत हाय बघ छाने, मस्त हाय.
हा हां.
हम्म.
मग. हॅलो.
हा बोल की आवाज येतय हा आवाज यायला
हा याय लागलाय हा याय लागलाय बोल की.
हम्म. काय करायलाय निवांत आहे ब बसलोय.
बसलोय आत्ता.
हम आमच्या लॅब मधे हाय शिकायला एक मुलगी आल्या तिला शिकवत बसलोय.
होय काय शिकवालाय एवढं?
सॅम्पल वगैरे कसं घ्यायचं तेन शिकवालोय.
हां हां.
हा होय होय. शिकत्यात की.
शिकत्यात व्हय. मग आणि काय?
काय नाही बघ.
सर आहेत की नाही.
कधी चाललाय.
हम्म हम्म गेले होते ना कुठे बाहेर.
होय जाऊन आले की.
जाऊन आलेतय होय.
होय.
हा हा, मग मगणी.
काय नाही बसलय ती पोरगी सॅम्पल तेन घेत. तलाता तिला शिकवत बसलेल.
''आं''
तिला शिकवत नसल्या ना म्हण तुमची ड्युटी वगैरे कसे काय.
हा हा,
ड्युटी कशी असतात.
ड्युटी व आमचे नऊ ते पाच वाजता तुमची.
आमची बचच आत्या कायम.
हा हा, पण डेच नाही नाही डेच असत्या काय. नऊ ते पाच काय असत्या. पाऊस आहे आता ऊन पडले. ऊन पाऊस चाललाय तिकडे पाऊस आहे काय.
नाही पाऊस.
पाऊस नाही.
नाही ऊन पडले.
हा हा,
हम्म.
हम्म मग.
बसलोय बघ.
होय सुट्टेवर आहे.
हम हम हम कार्यक्रम कसा झाला.
कार्यक्रम छान झाला.
हा हा हा,
हम मग.
कार्यक्रम मध्ये जेवण वगैरे काय होत.
काल जेवण आहे आमच्यात पनीरची भाजी होती मटठीची भाजी होती. फ्रुट. चखंड होते चपाती होती आमठी होती सांडगं होत. छान होत.
हा हा हा,
हा आ.
हम् कोणता कार्यक्रम होता.
बारस होत.
होय काय हम् हम् हम हम.
हम मग आणि काय.
तीरण वगैरे आलती का नाही.
मैत्रीिणीला सुट्टी देत नाही तो आमच्या काय करायचं म्हणून मैत्रीणी आमची येत नाही. हम् मैतिणची मम्मी अती पप्प''--'' चालते बोलता मिस्टर आलते सासूबाई अलत्या
होय.
हा
तुमचे मम्मी पप्पा बरे येत काय?
हा बरे येत बघा तुमचे
हूं हूं हायत हायत बरेयेत बरेयेत. हम्म बाळ वगैरे कसाय?
बाळ हाय चांगलाय निवांत रडल नाही काय नी
शांत होता.
व्हय शांत होत बारस होऊ पर्यंत
हा तितंना रडला असलं सगळीजण घेतल्यावर
हम्म नंतर शेवटीला रडला नाय तर होता फोटो तेन काढून घ्यालत चांगलं.
हा हा तुम्ही कोण लागताय आत्या लागताय का मावशी लागताय.
आत्या
त्या होय.
हा
हम् काय नाही बघा बसलोय आता एक पेशंट आलाय, निवांत आपलं
हा हा
आता आमच्या पण असत्यात आता आमचीनी पण इव्हीनिंगला स्टाफ हाय कम प्लसरी आमच आमच्या पण फिक्स ड्युटी हायेत नाईट ला स्टाफ असतोय.
हा हा
हूं हूं ऑपरेशन काय अस
होय असतय की काल झाले आज काय नव्हते ऑपरेशन वगैरे काय काल होते. काल वेळ होता. दोन होते काल ऑपरेशन हम्म
ठेवू काय म
हा हा चालतय
हा
हा